हो आवाज येतंय? हा नमस्कार.
हो नमस्ते बोला ना.
हम्म. बाकी काय चाललंय संडे वगैरा.
हा बाकी काय रिलॅक्स आहे, होत बसलोय आता. थोड्या वेळानं काय स्वयंपाक वगैरे करायचा मग काय.
फिरायला गेलो, कुठेतरी संडेला.
अं.. म्हणत होता मुलगा माझा कि, जाऊया जाऊया त्याचे आता घरामध्ये थोडंसं. लाईट वगैरे लावायचं. नंतर थोडं प्लंबिंगचं काम आहे ना. तर ते आलेले आहेत. हा ते प्लंबर आलेलेत दादा, तर मग ते त्याच्यामुळे घरातच थांबायला लागला. झालं ठीक आहे नेक्स्ट टाइम जाऊ.
हा तोच आलेत. आता पावसाच पण हे आहे ना म्हणून तर काय, प्रॉब्लेम होतंय हम्म.
हा आणि ते आमच्या बिल्डिंग मधल्याच आहेत ना, तर मग ते. कस त्यांना टाइम आता भेटला तर, मग म्हटलं चला क ते नाहीतर जाणार होते. कुठंतरी बरं वाटतं जरा.
हम्म.. हो तेचत ना, हम वीक मध्ये. कस दिवस भेटतो ना म्हणून ते, आपल्याला कधी अस तरी वाढते क पूर्ण दिवस. आपण घरातच राहतो की, कधीतरी फिरायला जाऊया कुठेतरी काहीतरी नवीन चीज. खायला भेटायं हे की नाही? हा. फ्रेंड्स बरोबर तुमचं फ्रेंड सर्कल वगैरे आहे का?
आहे बरच मोठं आहे. आता जॉबच्या ठिकाणी वेगळं फ्रेंड सर्कल नंतर दुसरीकडे वेगळं. प्रोफेशनल वेगळ, आरवच्या स्कूल मधले थोडे ओळखीचे. आहेत त्यांचं वेगळं मैत्रिणींचं वेगळं. वेगवेेगळे आहेत.
हो हंम मग तो बरा आहे ना? म्हणजे आपलं
हा वेळ कस निघतो काय माहिती पडत नाही.
आता मुलांना वेळ दे थोडं. फिरवणं वगैरे होतं आणि इथे आसपास मंदिर पण खूप मोठी मोठी आहे. गजानन महाराजांचं मंदिर हे इथे. तर त्या मंदिरांमध्ये अ घेऊन जायचं मुलांना मुलं खेळतात आपण थोडं गप्पा वगैरे करायच्या बरं वाटतं जरा. शनिवार रविवारी जमत मग सॉप किंवा सुट्टी असली की मग जायच नाहीतर एरवी काय मग संडे असलं की, मी मिस्टरांसोबत वगैरे जायचं असं
हो हो हो, हम्म बरं. आता आम्हाला संध्याकाळीचं काय? हेल्दी नाश्ता वगैरे तुम्ही काय करतात काय?
अ. संध्याकाळी इथ मोस्ट ऑफ असं सिंगल डिश वगैरेच असते. हो मग त्याच्यामध्ये डाळ डाळ पण वगैरे बनव म्हटलं. असं चाललंय माझं तुम्हाला माहितीय का काय असतो?
नाही नाही नाही, हां मी म्हणजे महाराष्ट्र मध्ये राहते पण, काय माझं काय खाणंपिणं मराठी नाही म्हणजे आपलं महाराष्ट्र सारखं नाही आहे म्हणजे काय माझे मिस्टर राजस्थानी आहे ना. त्याच्यामुळे मला काय कमीच हे करावा लागतो असं आहे.
म्हणजे राजस्थानी पदार्थ बनवावे लागतात?
हा जास्त त्यांना जे तेच आवडते ना राजस्थानी.
पण, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का?
हां तसं आहे मी, हो.
तसं आहे म्हणजे खरंच आहे
हा. नाही मी हाय मराठी तस नाही म्हणजे अ पण काय आहे की म्हणजे अ मी लव्ह मॅरेज केली आहे ना. ह म्हणून. असं आहे. प्रॉब्लेम तर कायमी लहानप्रमाणे मी कधी काय. माझ आई वडिलांचं काही बनवलं नाही ना, म म्हणून काय ते मला थोडंस प्रॉब्लेम होते महाराष्ट्रांसाठी अ आपले आहार बनवायला असं.
अच्छा अच्छा बर तुम्हाला डा फळं सांगते मी वाटत तुम्हाला आवडलं तर बनवा म्हणजे छान आहे असं. डाळ, चपाती, भात खाऊन खाऊन आपल्याला बोर होतं ना म हे सिंगल डिश पण आहेत. त्याच्यासोबत चीज टाकून, बटर टाकून आपण मस्त खाऊ शकतो म्हणजे थोडं हेल्दी आणि छान असतं, ऑइली नाही बनवायचं तर ते पण बनवू शकतो. आणि जर ऑइली पाहिजे असेल, विथ बटर किंवा तूप टाकून पाहिजे असं ते पण बनू शकतो. दोघं पद्धतीने आपण खाऊ शकतो हां म्हणजे डाईटसाठी डाईट करणाऱ्यांना खूप छान ऑप्शन आहे. काय करायचं अ गव्हाचं ग एक वा ते गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचा दोन चमचा पोहे खायच्या चमचा असं रवा टाकायचा आणि नंतर त्या च्यामध्ये थोडा आपला ठेचा वगैरे असतो तो किंवा हिरवी मिरची अ लसूण आणि अदरक, जिरे हे थोडं मिक्सरमध्ये वाटून ते त्याच्यात टाकायचे. आणि मग नंतर थोडी कस्तुरी मेथी किंवा कोशंबी घरात आपल्या जे अवेलेबल असले ते टाकायचं. म्हणजे टेस्टसाठी टेस्ट छान येते नंतर थोडा ओवा वगैरे पण टाकायचा. हो. पोहा वगैरे टाकायचा आणि मीठ, तिखट आपलं जे असतं ते टाकायचे मसाले आणि सगळं एकत्र असं मस्त च आपली चपातीच अ गोळा बनवतो तसा गोळा अ मळून घ्यायचा पीठ गोळा सांगायच आणि त्या ते पाच मिनिटासाठी राहू द्यायचं. हा ते झाकून ठेवायचं तसंच पाच मिनटासाठी आणि नंतर आपली डाळ शिजवायला घ्यायची. मग, डाळी मध्ये पण दोन तीन डाळी एकत्र अ करून आपण जर वरण बनवलं, तर ते पण चालतं आपण जसं वरण लावतो ना तस डाळी शिजवायचे आहेत आपल्याला हा मग त्याच्यामध्ये तुरीची डाळ घ्यायची अर्धी वाटी नंतर अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची. आणि अ थोडं मसूरची डाळ वगैरे किंवा हरभरा डाळ अशी एकत्र करून दोन तीन डाळी एकत्र मी करून वरण करत असती म्हणून अ हा म्हणून मग ते एकत्र करून तसं वरण लावायचं. चा आपण वरण शिजवायला तसच ते आणि नंतर त्याशी शिज शिजते तोपर्यंत मग इकडे काय करायचं आपल्या ते कणिक मळलेला असत ना त्याची चपाती वेगळी लाटायची आणि त्याच्या शंकरपाळ्या अशा डायमंड शेफमध्ये किंवा गोल शेपमध्ये आपल्याला जश्या आवडल्यात. तशा अ आपण कट करून घ्यायच्या मग कट केल्यानंतर हा अशा पत्र परात पसरवून ठेवायचे. अ आणि नंतर मग इकडे फोडणी करायला घ्यायची एक कांदा अ असंच ओट्यावर चालू चालू कापायचा नंतर त्याच्यात अद्रक ह आणि लसणाची पेस्ट वगैरे असते ती घालायची. फोडणी द्यायची छान मस्त त्याला हळद मीठ तिखटची हा कांदा विंदा घालून. टोमॅटो घालून आणि मग त्यांना त्याचे जे डाळ ली अस त सगळी डाळ त्याच्यात टाकायची आणि अजून पाणी टाकायच एक वा डाळ असली तर एक वाटी पाणी डबलच पाणी लागत त्याला कारण शिजायला ते मग घट्टसर नाही व्हायला पाहिजे नंतर म्हणून. आणि मग मस्त मीठ टाकून शिजू द्यायचं डाळीला थोडसं दोन मिनिटं शिजवलं की ते सगळे आपण तयार केलेले जे शंकर काडी असतो म्हणजे कीे वेगवेगळ्या शेप मध्ये कापलेली छोटे छोटे पोळीचे तुकडे. ते सगळे त्याच्यात टाकायचे आणि मस्त त्याला दहा मिनटं अजून शिजू द्यायचं. पाण्याच प्रमाण डाळी एक डाळ एक वाटी डाळ असली ना तर एक वाटी पाणी टाकायचं म्हणजे शिजवलेली डाळ ह. आधीच नाही. शिजवलेली डाळ एक वाटी असली, एक वाटी पाणी ॲड ऑन करून अ त्याच्यामध्ये अग करायचं असतं कारण की आपण जे आता चपातीचे पिसेस बनवलेले असतो ना ते शिजण्यासाठी त्याला पाणी भरपूर लागत म्हणून तसं करायचं. आणि मग ते छान मस्त शिजू द्यायचं त्याच्या त्याच्यात टाकून ते तुकडे तुकडे केलेले आपण पण छान वेगवेगळ्या शेप मध्ये कट करायचे म्हणजे मुलांना पण भरपूर आवडतात मग ते हो मग ते छोटे तुकडे असले ना तर ते डबलचे फुलतात म्हणजे जेवढ छोटा असला समजा कणभर असला तर डबालचा फुलतो असा मग त्या हिशोबाने आपण त्या हिशोबाने तसं आपण पीठ घ्यायचं एक वाटी साधारण दोन तीन जणांना पुरून जातो. आणि मग ते छान शिजू द्यायचं वरतून मग शिजल्यानंतर दहा मिनिटं शिजलं की चपाती एकदा एखादा पीस काढून चेक करायचा की शिजला का नाही. शिजला असेल खाऊन बघायचा शिजला असेल तर मग झालं कारण ते आपण वाफवण्यासारखंच होतं ना जसं आप कोण बट्टी वगैरे पाण्यात वापरतो वगैरे, तसच होतं. हा मग ते पटकन शिजत असतं कारण आपण ते लाटलेलं पण असतं ना तर बारीक असतं. म्हणून त्या लवकर शिजत हा मग दहा पंधरा मिनिटात शिजूनच जात ते. नंतर कोशंबीर वगैरे स्प्रेड करून किंवा आपल्याला तूप लागलं तू चीज लागलं तर चीज पण स्प्रेड करू शकतो त्याच्यावर. लहान मुलांना चीज वगैरे आवडतं चना मग चीज वगैरे स्प्रेड करून दिलेलं त्यांना असं वेगळं काहीतरी वाटतं मग खायला पण. चांगलं असतं दोन तीन प्रकारच्या डाळी पोटत जातात त्याच्यात तेलचा युज पण जास्त नाहीये. आणि नंतर हेल्दी रेसिपी आहे रवा वगैरे ऍड ऑन केल्यामुळे वढे त्रास पण नाही होत. दोन तीन पीठ पण एकत्र करून तुम्ही ते करू शकतात, असं नाही की गव्हाचंच घ्यायचं वगैरे. त्याच्यामुळे ही रेसिपी सगळ्यांना सांगते. मग अशी सिंगल डिश रेसिपी आपल्याला खायलाही छान वाटते संध्याकाळी कारण की भाजी चपाती खऊन बोर झालेलं असतं ना. कधी आपल्या घरात, भाजी वगैरे पण नसते. अव्हेलेबल तरी अशी रेसिपी केली ना, तर ती उत्तम म्हणजे आपल्याला पण छान वाट आता वेगळं, काहीतरी आणि. पावसाच्या दिवसांमध्ये आता ते, डाळफळ खायला खूप छान वाटतं आणि तुमचे असल्यामुळे तुम्ही जर ही रेसिपी बनवली ना, त्यांना ही आवडेल कारण की राजस्था थोडंसं तसं कशा टाईचे पदार्थ खातात. माझी एक मैत्रिणी होती ना. हा हा. तर ती पण तो पदार्थ बनवायची, फक्त त्यांच्याकडे आपण लाट तो ना पोळ्या महाराष्ट्रामध्ये, पुळा लाटतो त्यांच्याकडे. आता कसे गोळ गोळ घेऊन, गोल गोल गोळे करून आपण लाडी व लाडवी वगैरे बवनतो तयार करून. ते त्याच्यात सोडत असतात एवढाच फरक आहे, नाहीत ही रेसिपी त्यांच्याकडे पण बनवतात.
हा हा हं हा. मी आता ट्राय करेल. त्यांना सांगेल मी की आता काय, पावसाचा मोसम आहे ना तर स काय वांग्या वगैरे कमी, भेटायची आणि मग. पण भेटायची ना मग, त्याच्यामुळे काय ते कळत नाही काय बनवायच पूर्ण. दिवस टोक्या ताप हे की, हा म्हणजे. तर मग, ट्राय करणार.
भाजी वगैरे नसली ना, तर ही रेसिपी ते बनवायला पण छान आहे खायला. खाणाऱ्यालाही आवडते आणि, आपल्यालाही बरं पडत. ते पटापट होऊन पण जातं, जास्त पुरत नाही हम्म.
बरोबर सांगितलं हम्म. तो माझा मुलगा पण सांग तो. काहीतरी वेगळा बनव, वेगळा बनव असं सांगतोय पूर्ण दिवस.
हा. मग मुलासाठी चीज स्प्रेड करून द्यायचं. मी तर तसंच करते. केलं ना की चीज स्प्रेड केलं. की पोर बरोबर खातात, तेे मेल्ट होतं, गरमगरम असतं पावसाळ्यात गरम गरम खायलाही छान वाटतं. सुपी पण असत, थोडं सूप पण प्यायचं. मध्ये खायच आणि वेगळी लागती, चपाती हे केली भाजलेली नसती ना. तेच्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते, म्हणजे थोडीशी बाटी टाईप टेस्ट लागते हा. आणि हा पदार्थ राजस्थानचा पण आहे बरं का, म्हणजे तिकडे पण करतात आणि आपल्याकडेही करतात लोक. गुजरातला ही करतात त्याला, हा हा गुजरातकडे याला फक्त. वेगळं ना आहे थोडंसं डाळ खांडवी असं, वगैरे म्हणतात ते. आपल्याकडे त्याला डाळफळ म्हणतात, हो हो हो हो. हो. ‌
हो. बाकी तो हेल्दी पण, आहे आपला म्हणजे साठी. अ शरीरात आपल्याला ते, करावंच लागतं हे की नाही हम्.
हो. आणि डाळी वगैरे पण, मुलं खात नाही ना डाळ फक्त डाळ. त्यांना मग ती डाळ आशा पद्धतीने पण त्यांच्या पोटात जाते.
हो ठीक आहे. मग, हा. चला कॉल करते. मी नंतर ह.
हो. हो. चालेल. ओके मी करून बघते. तुम्ही ऍप चालू ठेवा.
हा. हा.
हम्म. याच नंबरवरून करते मी.